हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो हॅलो!
काय करता आहात?
सर्दी झाल्या दाखवून या.
काय करतात?
काही नाही.
पाऊस आहे तिकड.
तुम्ही हो.
छान मस्त कधी पासन.
येथे पंधरा दिवस झाले.
कॉनस्टंट.
अजून अजून हा म्हणजे थोडा, थोडा.
हो. का.
भुरबुरी. एक दिवस भुरबुरी असती. शेती आमची-आमची. आहे. आहे ना.
झाली असेल.
नाही म्हणजे शेत ते दुसऱ्यांना दिलेलं आहे सध्या.
स्वतः नाही करत.
हा.
कशा आवाज येतोय मागे.
ते मुलिंचा.
कॉलेज.
नाही हॉस्टल वर असतो आम्ही.
ओके लेडीज हॉस्टेल.?
हा.
गुडस. एजुकेशन काय चालू हाय?
चालू आहे. जी. एन. एम. जी. एन. एम सेकंड इयर.
थर्ड सेम.
सेकंड इयर
सेमिस्टर वाईज असेल ना?
नाही अ ॲन्युअल असत आमचं.
जीएनएम अँन्युअल असतं? बाकी सर्व तर सिक्स सेमिस्टर वाइजचं हाय.
बीएससी सेमिस्टर वाईज असत. ते जी एन एम मॅन्युअल जी एन एम म एन एम अ ॲन्युअल असतं.
आणि बीएस सी किती वर्षाचं राहतं?
बीएसी फोर इयर्स चं.
कोरियरमध्ये आठ सेमिस्टर
हम.
आणि जीएन एम राहत चार वर्षाचं.
थर्ड इयरचं तर थ्री इयर्सचा हा.
आणि आणि एन एम?
एनम टू इयर्सचं.
टू इयर्सच आणि आता जी अ गोळ हे आली होती, अ भरती आली होती
हा.
ती एएनएम साठी होती का जीएनएम साठी होती?
भरती सध्या निघालेली
मागे निघालेली आहे, अ दीड दोन वर्ष झालं?
हां ती नाही माहीत, पण सध्या कोण कोणतीच निघाली नाही आहे.
तुम्ही आधी एनएम केलेलं आहे का?
नाही-नाही.
डायरेक्टली जी. एम. एम.
डायरेक्टली जी. एम. एम.
ओके दोन वर्ष आधी भरती आली होती. अ सिस्टर्सची. मला वाटते भरपूर जागा होत्या अ परंतु त्यांनी असं. सांगितलं नव्हतं का फॉर्म कोणाला भरायचाय नर्सिंग एज्युकेशन. असंच त्यांनी क्रायटेरिया ठेवल होत. आणि त्यामध्ये बी. एस. सी. नर्सिंगवाल्यांनी फॉर्म भरला. जे एन. एमवाल्यांनी फॉर्म भरला एन एम. वाल्यांनी पण फॉर्म भरला होता. पण त्यामध्ये अ खूप कमी लोक क्वालिफाय झाले होते. म्हणे जो क्रयटेरि होता. तो क्रयटेरि कम्प्लीट करण्यासाठी फार कमी लोक. लोक हे झाले होते. तर ती कोर्ट केस ते. केस कोर्टात गेली होती. आधी त्यांनी सांगितलं होतं का सर्वांनी फॉर्म भरा. आणि कोर्टात केस गेल्यानंतर त्यांनी रिझल्ट दिला का फक्त ज्यांचं क्वालिफिकेशन माहीत. त्याच मुली त्यांनी क्वालिफाय केल्या आणि जी. ए. नए आणि बी. ए. ससी नर्सिंग कॉलेजला त्यांनी घेतलं नाही. हा
अच्छा.
हम्म.
हा म्हणजे आपण प्रायव्हेट. मधी पण करू शकतो आणि गव्हर्मेंटला पण अप्लाय करता येतं.
स्टॉपनर्स म्हणून आणखी
आणखीन पुढे ही हा डिप्लोमा आहे पी बी वगैरे केलं की मग बी एस सी लेवलला जाईल.
म्हणजे बीएससी लेवलच ते एक इक्विलंट होऊन जाईल?
हां याच्या पुढचा पोस्ट बी एस सी म्हणून कोर्स असतो, दोन वर्षाचा तो जो केला तो बी ए सी लेवलला जाईन पुढे मग एम एस सी वगैरे करू शकतो आपण.
त्यामध्ये स्कोप आहे, हे एम्स वगैरे म पण भर ता येत काय तुम्हाला फॉर्म वगैरे?
एम्स मध्ये नाही जेएन एम वाल्यांना नाही भरतायेत. एम्स मध्ये नाही.
जीएमसच्या वगैरे जागा जेव्हा राह
हा तेव्हा जीएमसीच काही एवढं माहिती नाही मला.
जी एम सि ची आयड्या नाहीय! बरं प्रॅक्टिकल नॉलेज देतात का का थेरॉटिकलच?
थेरॉटिकलच असतं प्रॅक्टिकल एवढं काही घेत नाहीत.
प्रॅक्टिकल वाटतय शेवट पुढच्या वर्षी किंवा थर्ड इयरला वगैरे प्रॅक्टिकल देत असतील.
आता सेकंड इयरला आहेत, पण आता ते बघू कसे घेतात ते!
म्हणजे आत्तापर्यंत फक्त प्र थेराॉटिकल होत?
हा प्रॅक्टिकल नव्हतं.
हम, काय वेळ राहतो कॉलेजचा?
माग मागच्या महिन्यात नऊ ते पाच होता, आता नऊ ते बारा आहे.
आणि बारावी नंतर मग त्यांचं काही करावं लागतं जॉब वगैरे?
क्लिनिकल पोस्टिंग लावतात आमची ती करायची असते. नाही नाही आमच्याच हॉस्पिटलला. जिथं आमही शिकतो तितच्याच हॉस्पिटल. नाही प्रायवेट ये.
चेंजेस राहतात गर्मेंट मध्ये प्रायवट मध्ये जेएनएमच्या?
काय ती नाही मला म्हणजे गव्हर्नमेंटच चेकच केला नाही.
हो का? ट्वेल्थ झाली दोन हजार चोवीसला, बरोबर. किती पर्सेंटेज होते?
मला साठ.
अरे वा चांगले होते. टेंथ गावात झाला असेल?
नाही तिकडेच झालं म्हणजे आम्ही पुण्याला असतो, राहतो पुण्याला आम्ही.
हम्म हम् हम!
पण आता इकडे सगळे नातेवाईक होते मग इकडे टाकलं मला. हा.
चांगलंय ना मग आता आता सुट्ट्या संपून परत आल्या असेल तुम्ही?
हा आता म्हणजे सुट्ट लागलं होत मधी,
हम्म.
तेव्हा आली मी इथे
दोन एक महिने सुट्ट्या राहत असेल?
हम?
दोन एक महिन्याच्या सुट्ट्या राहत असेल म्हटलं?
नाही नाही पंधराच दिवसाचे असतात.
ह फक्त पंधरा दिवस आणि पुढचे पूर्ण अकरा महिने हॉस्टेल ला?
हो.
चांगलं फ्रीडम नाहीच काय म्हणजे सरत आणि हे मंडे टू संडे कॉलेज रेग्युलर राहत का? का संडे ला सुट्टी राहते?
संडेला सुट राहा
म्हणजे कॉलेजला राहते सुट्टी क्लिकल पोस्टिंगला नसते ते
म्हणजे तुम्हाला क्लिनिकल पोस्टिंग आहेच? संडे असेल रविवार असेल
हो.
नाहीय ना? हो ठीक आहे स चांगला चांगला मला माझा मित्र राहतो अ तिकडे त्या त्याचं लग्न आहे रविवारी तिथेच तुम्ही जिथे राहता येते रविवारी लग्न आहे. बोलवते तो पण माझ काही प्रॅक्टिकली जमत नाही आहे, मी त्याला येतो येतो म्हणत आहे. पण आईन टाईमला त्याला नाही म्हणणार कारण पडतय आता. जवळच आहे मित्र आहे क्लोज फ्रेंड आहे. अससं आहे आहे. पाऊस वगैरे भरपूर चालू आहे तीन चार दिवस झाले.
तुम्ही कुठे राहतात?
मी वर्ध्याला राहतो. हम. आवाज थोडा कमी येतोय का? नेटवर्कचा इश्यू असेल थोडाफार तुमचा आवाज कमी येतोय.
हॅलो?
नेटवर्कचा इश्यू आहे का? नूपोलस
ह
हॅलो? झाल जेवण तुमचं?
हॅलो?
जेवण झालं तुमचं? जेवण झालं का? हॅलो? हॅलो? हॅलो. हॅलो. हॅलो.
अरे आवाज वेगळाच येत कशाचा तरी
डिझबरेट होताय. हॅलो.
हॅलो.
आवाज नाही येत नेटवर्कचा इश्यू आहे का?
हॅलो.
आवाज नाही येते का?
एक